हॅलो हा पुर्गीचा अभ्यास घ्यायचा चालूये.
आली पुरगी शाळेतणं?
हो एक वाजताच येत्या.
भारी पडलेय की.
हम
आज काय झालं?
शाळेत आहे, अभ्यास दिलाय आज पहिल्यांदा तिला.
हम्म करायले
होमवर्क आता जस्ट पान उघडलय, बघु आता काय काय करत्या. थांब कि
असु दे ग्या पुरगी करणार कि अभ्यास, हुशार असतात पोरी.
होय.
पोरांना शिकवायला लागतं, पोरीना शिकवायला लागत नाही.
हम्
चहा पिला का नाही?
झाला तुमचा?
अजून पेणार बघा, मम्मी आमची गेलिया बाहेर. शेजाऱ्यांचा अजून कधी द्या टायम नही.
होय.
करून प्यावा तर मग, ती एकटी परत पित नाही च्या मी नाही म्हटल्यावर. म तीयासाठी थांबायला लागतेय मला. आज जेवाया काय केलता?
जेवायला आज अं पालेभाजी होती.
हम.
सकाळी टिफिनला तिच्या पालेभाजीच केली होती मग लाल पोकळा.
लाल पोकळा?
हम्म, हा ती लाल कलरची.
आटवली आटवली आठवत नाही, तो भाजी जरासं वेळ लागतंय करंट
हम्म. होय मला अजून नाव माहित नाहीत भाजींची.
शिकून घ्यायला पाहिजे कि ओ मला, उद्या लग्नानंन्तर म्हणत्याल तुला भाज्या पण माहित नाहीत साध्या?
होय
तुमचा नवरा चांगला आहे मला नाही भेटला चांगला तर काय करू.
हा आमच्या नवऱ्याला माझ्यापेक्षा भाजींची नाव लय माहिती
व्हय
हु रेसिपी वगैरे आता सगळं त्यांनीच करतायत एक एकदा
हु
आमच्या घरात सगळ्यात फेमस चहा त्यांच्या हातचा आहे
मग चांगली गोष्ट आहे.
हु मग काय
पाऊस पडला का तुमच्याकडं
होय दुपारी एकदमच पडलाय आता ऊन पडलाय बघा ऊन म्हणजे जरास वातावरण एकदम गरम झाल्या गत, झालय
आमच्याकडे पण गेला दहाच मिनिट पळून गेला खरं लय, वेळ पडला नाही
हा हा
काल जाऊन फॉर्म भरूनआलो
होय
काल दिवसभर नटक्याप गेलो परवा दिवशी दिवस कॉलेजमध्येध्ये गेला का कारण टीसी पाहिजे होत टीसी मिळाला, नव्हता काल ऍडमिशनसाठी तेथे गेलो नेटकॅपो जन, फॉर्म भरायचा पण तो शंभर वेळा, भावा, चुकायला लागला तीन एम एल आयड काढल्या मी नंबर तीन घरातलं दिलं नंबर बदलून बदलून घरात कुठनं आणायच एवढे नंबर एवढे फोन वापरतय तर काय
व्हय स की
लय रि झंझट, झाली मला कालपण
हं, हं
मग आज जाऊन सबमिट करायच होत पण आ पाऊस पडून गेलाय तर बघू आता मैत्रीण पण म्हणली राहून दे आज जायचं कधी जायचं एवढा पाऊस पडून गेलाय
ह. ह.
म्हणताना राहून दे म्हणलं
हं. हं आमच्यात तर काय सारखा हि जसा टिफ़ीनचा एक जरा विषय झाला परवा स्कूलमध्ये
हु
दंगा झाला स्कूल मध्ये जरा, स्वप्नाले मॅडम संघ बाचाबाची इथल्या, मॅडम संघ जरा बाचाबाची घाबरले
का.. काय म्हणल्या मॅडम
इकडच्या आता नवीन प्रिन्सिपल आहेत ना त्या सुनीता पाटील म्हणून
हु
तिने, वीकली डाईट चार्ट दिला होता तिचा म्हणजे सोमवारी दोडक्याची भाजी म्हणजे आहे, असं नॉर्मल दिलं होत सगळं...
हं
आणि... ह्यांना म्हणजे ही सोडायला हिला सोडायला गेल्यानंतर ह्याना सांगितलीत की असंच आणि हे वर्षभर फॉलो करायचं म्हणून. मता. दर सोमवारी आता हिला, ह्या आठवड कस दोडक्याची भाजी दिली होती. त्याच्यानंतर मुगाची उसळ मंगळवारी बुधवारी. अ काय ते, पालेभाजी चपाती होती. आता उद्याच बीट पराठा, दही, आचार, हे होत त्याच्यानंतर मसाले भात, श. शुक्रवारी आणि शनिवारी सांजा किंवा उपीट हे असं होतं. मग आता प्रत्येक आठवडीपर्गीला मी हेच टिफिनला देणार आहे का तुम्ही सांगा वर्षभर. दर आठवड्याला काहीतरी चेंजेस. पाहिजेतच ना.. तिला तो म्हणजे ओळख कस होणार दुसऱ्या भाज्यांची वगैरे. आणि हि ज्या नादान घरी पण आम्हाला हेच बनवायला लागणार, कारण की आम्ही दुसरं काहीत बनवलो तर ही खाणार नाही.
अ दुसरं काय बनवण्यापेक्षा विषय कसा होणार, तर पुरगीला ती भाजी खाऊन खाऊन ति शिस्तारी बसते. कार नाही का एकासाठी प्रत्येक आठवड्यात तस तस खऊन.
होयच की मग आता ह्यांना चार्ट दिला आणि म्हणल्या वर्ष. बर हीच भाजी फॉलो करायची, सकाळी मी सोडायला गेल्यावरती तस म्हणल्या.
हा.
मग मी दुपारी शाळा सुटल्यावरती मग गेले तिथं म्हणलं मॅडम असाच आणि हाच. डाईट प्लॅन का दिलाय वर्षभर, तर नाही आणि. वर्षभर आता पोरं कुठं आता कारली वगैरे खातात करतात असं म्हणलेत. मग मी म्हणलं परवा तर मीटिंगला तुम्ही म्हणत होता म्हणलं की आश्वासनी आहे म्हणजे. मीटिंगमध्ये... सांगितलेलीत नाही त्यांनी तुम्ही कारली त्या टिफिन मधून खरं आम्ही त्यांना कसं चारवायचं हे आमचा मी बघतो. तो आस कस म्हणून म्हणलं तुम्ही आता कस काय चेंज झाला. तर नाही नाही मुलं तर कुठं हल्ल्याची मुलं खातात असं केल्या. आणि वर्षभर हेच करणार आणि उडवा उडवीची उत्तर दिल्यागत केली तू जरा. थांबलीच नाही तिनी बोलायला. मग म्हणलं घरी आले मी आणि स्वप्नाली मॅडमांना कॉल केला. म्हणल मॅडम आणि तुम्ही तिथलं डाईट. प्लॅन कसं केलाय म्हणलं, वर्षाचं केलाय का एका दिवसाच केलाय म्हणलं म्हणजे आठवड्याचं. मग त्यानी म्हणलं त्याला माहितीच आहे की म्हणजे प्रत्येक आठवल्याला आमचं. चेंज असते डाईट प्लान वगैरे. म्हणलं होय सर ईथल्या मॅडमनी असा असा रूल पाडलाय. तर. जरा डाईट प्लॅन पाठव म्हणला मग फोटो काढून पाठवला तर लगे म्हणलं अगा हा प्लॅन तर मी. त्यांना दिलाय सँपलला म्हणून म्हणजे कसा डाइट प्लॅन करायचा असतोय. हे बघा म्हणून मीच त्यांना पाठवलंय असं त्यांनी म्हटलं. मी म्हणलं खरं हाच आम्हाला डाइट प्लॅन एक आठवड्यासाठी दिलाय म्हणलं.
एक वर्षासाठी दिला आहे.
हां तेच की एक वर्षाचा दिलाय म्हणलं कसं करायचं म्हणलं? तर ती बाई काय म्हणजे डोक्यावर पडल्या का? असं तसं म्हणून स्वप्नाली मॅडम जर चिडल्या. चिरल्यावरती त्यांनी डायरेक्टली सरांना कॉल केला सरांना सांगितलं. की बाबा तिकडच्या पेरेंट्सचा मला कॉल येतोय. असं कसं काही तुम्ही त्यांना डाईट प्लॅन सांगितलाय म्हणून म सर कुठ. तरी लग्नात होते, मग सर म्हणले मी उद्या जातो स्कूलवरती आणि त्यांना विचारतो. म तिथनं काय- काय झालं काय माहिती आता जर ह्या स सोमवारी जर त्यांनी डाईट प्लॅन चेंज करून नाही दिला तर मी काय त्यांच्या डाईट प्लॅननुसार जाणार नाही कारण की रोज- रोज हिज्या नादानं आम्ही पण तेच खायला लागणार ना कोण खाणार ते?
हिज्या नादानीचा प्रश्न नाही, गं तिला बाकीच्या भाज्या खायला नकोत व्हय, ए खायला म्हणजे एवढ्याशा भाज्यांन तिला प्रोटीन काय मिळणार आहे, बाकीच्या भाज्यांचं प्रोटीन नको तिला.
बघा की आणि नुसतं पालेभाजीमध्ये म्हणजे तिथं एकच ऑप्शन व्यवस्थित आहे पालेभाज्या, पालेभाजी कोणती पण असं म्हणून आता दरवेळी मी दर बुधवाराचे एक पालेभाजी वेगळी दिन, पण बाकीच्या दिवशी जे काय काय आहे डाइट प्लॅन ते तर ते सेमच द्यायला पाहिजे जेल ना तिला आणि त्यामध्ये पण गाजर दिलंय, आता गाजर का पहिल्यासारखे आहेत का?
मग तेच की माहित नाही मला. म ते स्वप्नी मॅडमांनाचं म्हणावं तुम्ही इकडचं डाइट प्लॅन एक आठवड्याचं दिलायसा त्या बाईंना काय जमना सरांना म्हणाय पाहिजे होता तुम्ही की सर तुम्ही इथं कामाल ठेवलाय ठीक आहे, तुम्ही काय म्हणलेला आधी की हे शिक्षक शिक्षकांनी आम्हाला हे केलं नाही, म्हणा आधीचं कसं होतं सरांना म्हणायं पाहिजे तुम्ही सांग सागंताना काय सांगितलेलासा सर असं असं शिक्षिका आहेत सगळ्या चांगल्या आहेत ती. आम्ही का इथं घातलंय म्हणाव, आम्ही तिकडं घातलं नसतं इचलकरंजीला मग जाऊ दे आमचा पैसा पुरगीला आम्हाला हे नाही होत.
अगं स्वप्नाली मॅडम जवळ जर घातलं असतं तर स्वप्नाली मॅडम कसली हाय व्यवस्थित शिकवायला वगैरे
शिकवायला आहे पर तिचं तिचं आठवड्याचं नियोजन तिने टाकायलाच ती अजिबात ती हलत नाही
टाकलं असणार माहितेय काय? हितल्या मॅडमांना त्यांनी म्हणजे स्वप्नाली मॅडम ज्या टाईमला डाइट पाठवला ना त्यांना
हम्म,
ह्यांना काय वाटलं असेल की वर्षाचं त्यांनी हेच शेड्यूल देतात असं झालं असेल त्यांचा विचार त्यामुळं त्यांनी म्हणजे स्वप्नाली मॅडम म्हणल्या की आता मी हिला पाठवलंय म्हणल्यानंतर हिला वाटलं असल णार की बाबा हे मी वर्षाचा तिला डाइट प्लॅन दिलाय एका आठवड्यात असं. खरं तसं कुठुन आलंय म्हणलं आता, दर आठवड्याला चेंज ही भाजी पाहिजेलच की. रोज -रोज पोरंग भाज्या तेच खाणार आहे काय?
त्या मॅडमांचं पण डोकं जरा चालाय पाहिजे की, यांनी टाकलंय म्हणजे एक मही एक वर्षाचं असं कसं टाकत्याल की एवढ्याच चार मोजून, मोजून चार आता चारच दिवस त्यांच्या भाज्या येणा, शुक्रवार त्यांचा, त्यांचा भात येणार आणि शनिवारच्याला सांजा येणार, मग आठवड्याची चार वार राहिले. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार मग चार दिवस सात त्यांच्या चारच भाज्या त्याच त्याच रिपीट कशा होत्याल हे त्यांना कळायं पाहिजे ना?
हम्म.
हे पोरं काय हे आहे का? खात्यात का त्याच, त्याच भाज्या चार दिवस चार दिवस नव्हं एक आठवड्याच दुसऱ्या आठवड्यात बदल झालाच नाही तर ती पोरं खाणार आहेत का?
होय की,
आणि दोडका काय एवढा, खायला घालत्यात होय म्हणाव.
हम्म. अन दोडका मेन त्या दिवशी, पोरगी माझी खात पण नाही. कधीतरी एक वेळ ठीक आहे की, जरा इकड तिकडे ऍडजस्ट करून काहीतर खाईल करल. खरं दर आठवड्याला दोडका दोडका म्हणलं की, ते परत दुसऱ्या भाज्या खायला बघणार नाही.
होयच की, आजकालची पोरं खातात का भाज्या?
बघा कि, हम्म.
डोक्याला तापच आहे बाबा, एवढं चांगलं चांगलं सरांचे जीवावर घातलेय पण
हम्म.
काय उपयोग नाही मग.
नाही आता, शनिवारी नाही आलेला मला तर काय म्हणजे मी केला नाही सरांना कॉल.
हम्म.
आता बघुया, ह्या शनिवारी त्यांनी म्हणजे कसं एक तर दुसऱ्या शनिवारी किंवा चौथ्या शनिवारी शिक्षक त्यांना भेटायला परमिशन दिल्यात.
ह
मग आता ह्या जर, चौथा शनिवारी येतोय ना? तेव्हा बघणार, नाही तर मी डायरेक्ट सरांना कॉल करणार. त्यांनी जर डाएट प्लन चेंज नाही केलाच सोमवारपर्यंत, तर मग मी सोमवारी डायरेक्टली सरांना कॉन्टॅक्ट करणार. असं असं मला काही जमत नाही सर सोडा तिकडे ऍडमिशन. एक तर म्हणजे एक तर, वीकली चेंज करा डाएट प्लॅन. नाही तर ऍडमिशन कॅन्सल कॅन्सल करून टाका. डोक्याला ताप नको, ह्यांच्या नादानं कोण हे करणार?
होयच की.
आणि ऍक्टिव्हटी वगैरे, परवा योगा डेच त्यांनी घेतल्या म्हण काय? खरं ग्रुप वरती पण, पाठवलेलं नाही आहे त्यांनी. मग ग्रुप वरती न पाठवता कसं चालेल सांगा? तर काय म्हणे की बाबा सरांना, मी काही लगेच दाखवणार नाहीये. नाही सराची शाळा आणि सरांनाच अटिट्यूड दाखवून होणार आहे का ते सांगा? मी त्यांना कॉल केला होता, योगा डे झाल्यानंतर
म्हणाली मॅडमच चांगल्या. प्रत्येक ऍक्टि ऍक्टिव्हीटी ग्रुपला येती, एखाद्या वेळेस स सरांना माहीत नसते ती ऍक्टिव्हीटी काय झाल्या, म्हणजे ग्रुप वर असते की, पालकांना माहीत असत्या त्या मॅडमानी, आज काय काय घेतलंय.
तेच की, त्याच्या अगोदर योगा डे च्या अगोदर पण म्हणजे क्लासमध्ये ह्यांनी काहीतरी ऍक् ऍक्टिव्हटी घेतलेली मुलांसोबत. पोयम वगैरे राईम्स वगैरे घेतलेल्या, मग त्याचं पण त्याने व्हिडिओ केल्यात मग ग्रुपवरती टाक टाकायला पाहिजे का नाही, मला म्हणलं टाकतो म्हणून. हा, टाकलेच नाही त्यांनी. मग आम्हाला कळणार कसं पोरं जाऊन ति नेमकं काय करतात, आता ही तर एवढी खुश होऊन येत्या शाळेतनं आज पहिल्यांदा म्हणजे दोन तीन दिवस झाले यायला लागले तिच्या स्लेट वरती एक ते दहा आकडे यायला लागल्यात. आता नर्सरीला वन टू टेन येईल का सांगा? बरं ठीक आहे, बोलून करून ती म्हणेल सुद्धा वन टू टेन खरं लिहिता येईल काय लगेच तिला. अजून हाई ही आपलं अ, आ, ई काढायला येत नाही आणि वन, टू
अहो पण नर्सरीच्या पोरांना फक्त शब्दांची ओळख, अंकांची ओळख आणि परत फळांची वगैरे भाज्यांची असती ओळख करण्यापुरतंच असते एवढं नसतंय त्यांना काय ओ गिरवाय बिरवाय काय लावत नाही.
आता त्यांनी आता हे काढून दिले म्हणजे होमवर्कला पण तिथं आता स्टँडिंग लाईन दिल्यात. स्टँडिंग लाईन काढा म्हणून आणि अं अननस मध्ये म्हणजे सॉरी अ, अ अननस दिलेलं नाही हाय डायरेक्ट आ, आ, आ आंम दिले, आंब्याच चित्र काढले आणि त्याच्यात कलर भरा म्हणून दिले
नंतर काय करायचं हेचं
तेच काही समजना
सरांशीतुम्ही एकदा बोला सरांना म्हणायचं सर स्वप्नाली मॅडम मला विचारा मॅडम तुम्ही नर्सरीला असता तूचं शिकवता का?